हॅलो
हॅलो अगं माझं काय झालं सांग अजून मी अ त्या दुसऱ्या मुलगीला ना हॅलो हॅलो
हॅलो मला आवाज येत नाये
हॅलो आता यायलाय का हॅलो हॅलो हॅलो हॅलो
हॅलो
आता यायलाय का म्हणलं हॅलो हॅलो
हॅलो
आत्ता यायलाय काय तुला आवाज
आत्ता यायलाय एकदम बारीक यायला
आता बघ आता
एकदम असं हळू लांब बोलल्यासारखय यायला
अगं नाही माझा हा मोबाईल चा आवाज पूर्ण फुल काय झालं रेंज प्रॉब्लेम असेल
हॅलो
हॅलो हॅलो
हा
आता यायलाय काय आवाज हॅलो आता आवाज यायलाय का
यायला पण बारीक यायला
अगं काय काय माहिती रेंजचा प्रॉब्लेम असाल असू दे दहा मिनिटं कशी तर बोल
होय आता
काय करायलाय मग काय नाही तर कॉलेज आहे हा ज्या कुठली कुठली बघितली कॉलेज
तेच की काय म्हणते मला पण एवढं माहित नाही मी माझ्यात बीजी ती सांगायला बघितलं वाटतं काय माहिती ते हे अशी म्हणाल ती
हा तेच ते सांगलीच सांगलीचे तेआम्ही दोघींनीच म्हणजे मी बोललो तिला रेकॉर्डिंग पाठवले होते काय काय कसं कसं कॉलेज च
हा हा
आ मग तेच बघतो म्हणजे तिला पण ते कॉलेज चांगलं वाटलं म्हणजे फी अन् ते पण कमी आहे आणि बाकीच्या कॉलेजेस सारखं अस नाहीे म्हणजे फी परत वगैरे येत फॅसिलिटीज तर आहेत शिक्षण पण लय चांगलं आहे म्हणली मग तिला पण ते आवडले मग बोलतो म्हणलेली मम्मी पप्पांच्या सोबत परंतु पकात्र इथं डिकेतच मिळालं तर डिकेतीच घे म्हणालेत
हो मला पण एवढं काही माहीत नाही तुम्ही जास्त मी विचारलं नाही तू तू डिकीटीच पण ऑप्शन थेवलास काय हॅलो
हॅलो आवाज येत नाही मला
डिकेटी मधला पण ऑप्शन तू ठेवल्यास काय म्हणलं डीकेटी मध्ये पण घ्यायचा ऑप्शन तू ठेवल्यास काय म्हणलं.
मला आवाजचच नाही आहेे काय?
हॅलो, आता आयलाय का?
हा हा याला
तू डीकिटीमध्ये घ्यायच ऑप्शन पण ठेवल्यास काय म्हणलं?
मी डीकेटीत लास्ट ऑप्शन ठेवलंय. कारण डीकेटीच शिक्षण चांगल नाहीये. कारण काय झालंय आम्हाला आता आमच्या कॉलेजमध्ये मॅडम शिकवायला होत्या एक आणि एक सर शिकवायला होते. आणि ते असं काय व्यवस्थित असं शिकवत नव्हते. आणि तेच दोघं जण तिथं त्याच सब्जेक्ट ला तिथं आहे एमसीए ला.
म्हणजे तुम्हाला इथे तर जे बीसीए ला होते तेच एमसीए ला आहेत होय.
आ
इथं जे तुमच्या कॉलेजमध्ये बीसीए ला होते तेच तिथे एमसीए ला आहेत काय?
हा तेच दोघं एक मॅडम आहे म्हणजे जास्त एज आहे त्या मॅडमच ती एक मॅडम हाय. आणि अजून एक सर हाय.
हा हा. हा हा हा.
मग आणि कॉलेज मून अजून एकट पण कोण पास आउट होऊन बॅच बाहेर पडले नाहीये ना. आणि गेल्या वर्षी वर्गा त्या मुली होत्या. ते म्हणल्या शिक्षण तेन एवढ अस म्हणजे नवीन असल्यामुळे शिक्षक प्रॉपर नाहीयेत. व्यवस्थित शिकवत नाहीत. म्हणजे असं नाही आहे त्यामुळे मग नकोच म्हणले दादा तेन.
हम्म हम्म हम्म. मग बघा. कुठलं चांगलं आहे बघून घ्यायचं. कुठलं कॉलेज चांगलंय बघून घ्यायचं म्हणलं.
होय ते तेच करायला पाहिजे आता.
हम्म. आणि तू तुझ्या तुझ्या तुमच्या घरात कोण असं हाय आणि त्यांना माहित त्यां ना पण विचार.
माझा दादा होता एमसीए ला.
हं.
पण तो कणी हेला होता युनिव्हर्सि टिला होता मग युनिव्हर्सिटीला आम्ही जाऊन आलो पण युनव्हर्सिटीची फी जास्ताय.
हा हा.
मग त्याच दिवशी जाऊन आलो ना ज्याला चलवणल पण त्या तर काम अचानक गेल ना. मग जाऊन आला चौकशी करून म सांगितल असं असं हाय फी तेन जास्तय. मग राहू दे म्हणली ती पण मग मी पण काय घेतलं नाही कॅन्सलच केलं तिथलं.
होय, फी जास्त असली तर परवडायला पाहिजे की.
तेच की फी त्यांची पन्नास हजार होती. आणि हॉस्टेलला राहायचं म्हणलं तर हॉस्टेलचा खर्च वेगळा. मेसचा खर्च वेगळा आणि जाऊन येऊन केला तरी बसच पण स्टँडवरण ते कॉलेज यली लांब हाय ग जातय जाण्याचा प्रॉब्लेम खूपाय.
हा हा हा.
म्हणून आणि तिथ कुठल्या फॅसिलिटीज पण नाहीयेत.
कुठ सांगलीतल्या कॉलेज मध्ये कि डीकेटी मध्ये? हॅलो
हॅलो
हॅलो, तू कुठल्या कॉलेज मध्ये म्हणालतीस?
हॅलो
हॅलो, ऐकू आलय का?
आता एक तुझा लई बारीक आवाज आला. आता हे कॉल कट केला तर,
अ बघ आता चार मिनिटं उरलंय दहा
होय आता चार मिनटा कस तर बोल. जरा बारीक म्हणजे जरास मोठा आवाज काढ.
त्यानेच बोलायला बहुतेक ते अ आवाज येईन झालाय. तुझा मला प्रॉपर आवाज यायलाय की.
मी कानात ब्लूटूथ घालून ऐकलोय तरी मला तुझ दोन्ही कानात ऐकू येइना.
अग मम्मी जेव्हा मम्मीच्या मोबाईलला लावलेलं ना मम्मीच पण तसच हो त होत.
काय माहिती काय हेच एकेकदा
बहूतेक ते वरूनच होतय वाटत.. वरूनच काहीतर प्रॉब्लेम होतोय वाटत म्हणजे
हो काय माहती.
मम्मी जे मम्मी मम्मीला लावायचो ना तर ती, तिचा पण आवाजच यायचा नाही मला यायचा नाही तिला यायचा माझा आवाज. मग कसे तर दहा दहा मिनिट काढले.
आता काय करायचं का आ आवाज येत बोलायच तर काय नाही ते कमी कॉल कट केला तर ते काय काउंट पण होत नाही.
हो तेच कीन आणि पुढे कॉल पण वाढतात म्हण.
हम्.
हम.
तुला कुणाचा फोन आता म्हणलीस आता?
आता त्या एक दुसऱ्या मुलगीचा फोन आलता तिच्या फोन मध्ये माझा कॉल लागतच नव्हता आ ति लागला म्हणे.
मग आता तिला करशील काय मग आता माझं झालं तिला करून बघ.
अ आता तुझ झाल्यावर ती करतो म्हटलं आता ति तिचा एक कॉल घेणार आणि म मी करणार. ती करतो म्हणल्या गं आता तुझ तू हे केल्यावर ना तू करणार आहेस मला फोन?
माझं झालं आता कंप्लीट त्याच्यावर आणि ह्या फोन नंबरवर मला टास्क नाही आलेले.
नाही आले काय बर बर मग चालते की मग म्हणजे ती ती मला करतो म्हणला ग. मी तिला एक कॉल केलता. हा ती करतो म्हणल्या. मी एक कॉल केलता मग ती एक कॉल बोलली मग तिला बोलायलाच नाही मिळालं. तिचं लागतच नव्हतं म्हणे फोन मध्ये
चालतय तसं कर मग तिझ्या बरोबर दोन. माझी क नाही एक बहिणीन पण घेतल्या कार्या अँप. जर तिला टास्क आलात का बघतो? तिला तुझा नंबर देतो मग तू तिला पण कर आणि ती पण तुला करेल मग.
हा हा असं असलं तर मग चालतय म्हणजे तिचं पण होईल आणि माझं पण होईल ना तिच पण होईल आणि माझ पण होईल ग टास्क
हो तेच कि तिला अजून आलेलेच नाही आहेत वाटत टास्क. कायस तू कधी डाउनलोड केलास घेतलंस हे अँप.?
तरी मला आठ दिवस झाले पण मी केलोच नव्हतो मी आता
तरी तुला किती दिवसाांना टास्क आलेले?
मला बघ मी मॅडमांना त्या मेसेजतिन केलो मग मला टास्क आलय- हॅलो मग त्या मॅडम मना मेसेज वगैरे केलता ग.
हा
हो मला टास्क आले.
पर्सनल मेसेच केलेलीस.
काय म्हणलीस?
पर्सनल मेसेज केलेलीस का म्हणलं
नाही -नाही ग्रुप वर केलतो ग
हा- हा मग तिनं पण केलं अजून तिला टास्क आले नाही काय माहित विचारायला पाहिजे झालात का.
ह
जर आले असले तर मग तिला देतो मग तुम्ही दोघी पण बोला म्हणजे दोघींचे पण होतय.
तिला ग्रुपवर मेसेज टाकाय लाव की,
केला की तिनं ग्रुप वर मेसेज कालच कराय लावलाय.
हा हा बघ काय मग येतील की,
हा तेच की येतील आता बघतो आता तिला थोड्या वेळान फोन करून आल्यात काय झालं असलं तर बरंच हाय दोघींना पण येईल. कोलकता
बरं म
हॅलो
किती दहा मिनिटे झाले. आवाज यायलाय काय माझा तुला?
येतय आत्ता जरा जरा बारीक बारीक यालाय मध्ये मध्ये पूर्णच गायप होतोय आवाज
हा हा आता मी तुला उद्या एक दोन करते काय ग प्रीती.
हा, हा चालतय करायच्या आधी की नय फक्त साधा कॉल करून मला सांग म्हणजे
हा हा तुझ्या नंबर वर साधा कॉल करते की,
हा हा चालतय.
आता एक मिनिटं उरलाय म कटच होतोय.
हा चालतय तसं कर उद्या कॉल कर मग कर त सकाळी दोन संध्याकाळी दोन केलेस तरी चालतील. चार कॉल मध्ये होतय चार होत्यात कॉल
निंग
हा वाजतात ना बरोबर हा चालतायत दु पारी संध्याकाळी कधी पण कर चालतय. पण साधा कॉल कर आणि मग कर.
तेच की कधी जमतेय असं बघून करते.
हा हा चालतय.
हा चालतय. बघा मग कॉलेज वगैरे फिरून फिरून सगळीकड बघा
हा होय बघालोय आता ती पण तिला पण बघ म्हणलोय मी पण बघालाय. तर बघायचं दोघींना आणि परत एकत्र चांगला लागला तर चांगलंच हाय एकत्र कॉलेज
हम्म, चालतय.
परत आवाज गेला.
काय म्हणलीस
दोघीना पण परत एकत्र कॉलेज मिळालं तर चांगलंच आहे म्हटल ग
होय सोबत होत्या.
हॅलो